हॅलो..
हां काय करताय?
काय नाही बसले होते नमस्कार
हा नमस्कार तेच मला प्रवासाविषयी जरा बोलायचं होतं.
हा बोला ना,
हा तुमच्या इथून मग जवळ असं काही स्पॉट आहे का बघण्यासारखा. जिथं तुम्ही गेला होता असं काहीतरी निसर्गरम्य वातावरण वगैरे असलेलं ठिकाण आहे का?
हो भरपूर स्पॉट आहे. भरपूर निसर्गरम्य ठिकाण बघितलेले आहेत. आणि त्याचा आनंद पण घेतलेला आहे.
हम्म एखादं उदाहरण सांगता येईल का तुम्हाला? छान असं वाटलेलं हा सांगा ना
नाशिक मधील पंचवटी हे ठिकाण आहे हम् पंचवटी ठिकाण आहे परत
हां
नाशिकमध्येच नवशा गणपतीच मंदिर आहे. तसच सोमेश्वरचं मंदिर आहे नाशिकला. हा तर ते सोमेश्वरचं मंदिर, खूप म्हणजे अ प्रचंड जुनं आहे. खूप वर्षांपूर्वीच आहे तिथे शंक कर भगवानच मुख्य आहे ते मंदिर ह आणि बाकी पण रामसीता, परत हनुमान अ बाकी पण देवदेवतांचे तिथे मूर्त्या आहेत.
हा ह ह म्हणजे धार्मिक क्षेत्र भरपूर आहेत.
धार्मिक क्षेत्र भरपूर आहे आणि तिथे गेलं ना त्या सोमेश्वरच्या इथे गेलं ना म्हणजे जरा गाव पासून लांब आणि तिथे मागच्या बाजूला नदी त्या नदीच्या इथे दबधबा वगैरे असं खूप छान आहे म्हणजे अगदी. अ पर्यटन स्थळ सारखंच आहे एक प्रकारे. हम् हम् म्हणजे असं अ लांब लांबचे कोणी कोणी म्हणजे अ लहान मुलांच्या सहली वगैरे घेऊन पण येतात शिक्षिका बरेचसे तिथं हा बघायला म्हणजे हा वेगळं काही तरी बघायला तर ते मंदिर पण बघायला मिळतं ते नदी तो धबधबा नदीकाठचा आजूबाजू भर पूर हिरवी झाडं आहेत आणि सगळं निस सर्ग रम्य वातावरण आहे तिथ अस हा खूप सुंदरय ते खूपच आणि देवाचं पण असं छान वाटतं असं
हम्म नाशिक नावच ऐकून छान वाटतय
हो हो हो ह म्हणजे ते जुनंय ना तसं ते रामाला जस वनवास झाला होता त्या नंतर ना राम इथेच आले होते ना पंचवटी मध्ये हा ह असं तुम तुम्ही तुम्ही कुठे तुम्ही कुठे प्रवास केलाय?
अ मी भरपूर ठिकाणी केलाय आता कोल्हापुरातून जवळ म्हटलं तर रंकाळा सगळ्यात जवळचाय तो तर काय सगळ्यांच्या साठी आवडतच आहे त्याच्यानंतरन माझ्या रंकाळ्याला तलावाय मस्तपैकी बोटिंगाय त्याच्यानंतर आता कारंज्या सुरू होतील त्या म्युझिक वरच्या आणि कायम ज ञा भरल्यासारखं असतय लहान मुलांना खेळाला भरपूर खेळणीयत गार्डनयत मोठमोठे आणि खाण्यापिण्याचं तर काय प्रचंड भरपूर चैनीत चैनी तिथं गेल्यानंतर नं मस्तय सगळं हम्म आणि पावसाळा सुरू झाला की जरा किंवा हिवाळ्यात पन्हाळगडावर पण छान वाटतय आमच्या इथून पन्हाळगड पण जवळय ना कोल्हापूर पासून तर तिथं पण छानय सगळं बघण्यासारखं आणि मेन तिथं खेडेगावातली लोक केरली वगैरे अशी छोटी छोटी गावं जवळ असल्यामुळं फणस, आंबे हे विकायला येतात ना आणि त्या आंब्यांची चव वेगवेगळी म्हणजे कस हापूस पायरी हे आपल्याला आंबे ठरावीक माहितयत परंतु तर ते आणतात ना आंबे ते वेगळेच असतात त्याची चव वेगळी च असते मग त्याच्यामध्ये असलेली वेगवेगळी जीवनसत्व म्हणजे एकंदरीत सगळंच खायला मिळतय
हा हा
आणि मोर आवळे छोटे छोटे आवळे हे वगैरे आणतात ते तिथून थोड्या अंतरावर अ कास हे मसाई पठाराय मसाई पठारावर पण बघण्यासारखं छानय म्हणजे थ पावसाळ्याच्या दिवसामध्ये एक दोन पाऊस येऊन गेले की नाही अशी वेगवेगळ्या रंगाची फुलं अशी बहरतात त्याच जागेवर आणि त्या पंन्हाळ्याला जातानाच पायथ्याशी थोडे्याश्या अंतरावरय ते बघायला पण पावसाळ्यामध्ये भरपूर गर्दी असत्या गव्हर्न्मेंट पण ते येतात ना त्यावेळी आपण गवर भरतो फुला फुलांची सगळी तर ती तिथून आणायला छान वाटतं कारण तिथं सगळ्या रंगाची फुलं आपल्याला एकत्र मिळतात ना
हा हा हा
ह सगळ्या भाज्या पण जसं की दगडीपाला वगैरे जो शरीरासाठी वेगवेगळ्या औषधांसाठी उपयोगी असतो अशे वेगवेगळे वन औषधी पण तिथ अस मग त ठराविक लोकांना ज समजता जना त्याची ओळख त ते घेऊन जातात आणि त्याच्या औषधी वगैरे बनवतात.
हम्म हम् हो हो.
मग असं वॉटर पार्क वगैरे आहे तिथं भरपूर.
हा हा.
आईस वल्ड वगैरे आहे खूप छान छान ठिकाण आहेत. म्हणजे असं आपल्याला. मनोरंजनासाठी सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध आहेत जवळजवळ.
हो हो.
आणि धार्मिक स्थळ काय महालक्ष्मी मंदिर तर सगळ्यांना माहितच आहे. तुम्ही कधी येऊन गेला इकडं.
नाही कधीच नाही.
एकदा खरोखर तुम्ही येऊन जावा मस्त आहे. कोल्हापूर म्हणजे स्वर्ग आहे हम्म महालक्ष्मीच प्रा प्रचिन मंदिर आहे.
हो.
आणि. त्या मंदिरामध्ये हा राजवाडा पण आहे. आहे हे आणि भरपूर असं कोल्हापूरमध्ये ना. त्या ह्याच्यामध्ये महालक्ष्मी मंदिरमध्ये सगळ्या देवतांचं स्थान आहे सगळ्या.
हम्म किती छान हा.
आणि त्याच्यामध्ये सगळे शनिदेव सगळे नवग्रह विठ ् रुक्मिणी महादेव कृष्ण सगळे सगळे जे जे आपण. अ ऐकलेले आहेत वाचलेले आहेत त्या सगळ्या देवांचं दर्शन एकाच ठिकाणी होतय.
ह हा.
त्याच्यानंतर पंचगंगेचा मोठ्याच्या मोठा घाट आहे तिथं.
बरं बरं.
घाटावर परत मंदिर आहे त्या मंदिराची आणि वेगवेगळी आख्यायिका आहे. सकाळ अस काय म्हणतात एका ठिकाणी गेल्यानंतर ना. अ म्हणजे ठराविक ठिकाणी नंतर असं वेगळंच आध्यात्मिक अस समाधान मिळत. ते समाधान त्या ठिकाणी मिळत आहे आणि वातावरण पण छान आहे. त्या ठिकाणच ह या मनातली इच्छा पूर्ण व्हायला लागल्या असा एका मन्र्याला भास होतोय की हा बाबा. आपण इथं आलोय तर आपल्या मनातली इच्छा पूर्ण व्हायला लागल की काय असं.
हो बर इथे पण आहे ना अस नाशिक. तिकला सीता गुंफा आहे तर त्या सीता गुंफा म्हणजे काय की अगदी म्हणजे. अ असं गुहेत गेल्यासारखं वाटतं अजून सुद्धा म्हणजे ते ठिकाणी ना त्यांनी. सांभाळून ठेवलेलं आहे असं. म्हणजे अ खूप लांबून लांबून अगदी अ अं दक्षिण भारतातल्या बायका वगैरे पण येत बरं बायका माणसं ते बघायला. आणि ते असं गुहेत म्हणजे त्याच कायय पार्श्वभूमी का आहे की. सीता आणि राम जेव्हा वनवासात होते ना त्यावेळी ती सीता. त्या गुहेमध्ये जाऊन. शंकराची पूजा करायची अस बर सकाळी सकाळी आंघोळ वगैर. करून तिथे त्या गुळीत जाऊन शंकराची पूजा करायची.
ह् तर ते ठिकाण ते आहे इथे नाशिकमध्ये तर तेव्हा मग हा ते बघायला पण बरेच लोक. अगदी छान आहे बरंम् हा.
महादेवाची पिंड पण असणार ना.
हो हो मग महादेवाची पिंड आहे ना मध्ये गुहेमध्ये आहे ना.
म त्याला हात वगैरे लावता येतो आपल्याला
हो हो
बापरे म्हणजे किती छान सीतामातेचा स्पर्श झालेली ती मूर्ती. ते आपल्याला बघायला पण आणि स्पर्श करायला पण मिळण म्हणजे
हो हो खूप खूपच छान आहे ते सगळं हो.
केवढं छान वाटत. तुमच्यासोबत बोलून किती नवीन नवीन गोष्टी मला ऐकायला मिळायला लागल्यात
हो हो आणि आणखी नाही बरेच स्थळ आहेत तिथे त्र्यंबकेश्वर आहे हा त्र्यंबकेश्वर म्हणजे ब बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग तिथं आहेत त्र्यंबकश्वरला. असं हा तर तिथे पण लांबून लांबून. हा लांबून लांबून लोक येतात तिथं पण ते शंकराचं मंदिर वगैरे आहे ना खूप प्रसिद्ध आहे अ तर त्यासाठी येेतात. हा तसं इथे अण्णा गणपतीचं एक मंदिर आहे. खूप सुंदर आहे ते पण खूप मोठा गणपतीच हे मूर्ती आहे. आणि असं सगळे देवदेवता वगैरे छान वाटतं तिथे पण जाऊन असं. हो तर असे अनेक ठिकाण आहे आणि शिवाय हे असं प्रवास. अ केलं ना अशा वेगवेगळ्या ठिकाणी तर कसं मन प्रसन्न होतं नाही का आपलं. म्हणजे रोजच्या रोजच्या जीवनातून थोडासा वेळ काढून. अ असं जरास आपण फिरलो आपल्या फॅमिली सहित किंवा आपल्या मित्र मैत्रिणींसोबत. तर आपल्याला तो जरा वेगळाच आनंद वाटतो नाही का अशा निसर्गरम्य ठिकाणी असा प्रवास केला तर
वेगळा सोडा करत धार्मिक ठिकाणाची एक म्हणजे वेगळीच. मजा असत आणि मला तर धार्मिक ठिकाण भरपूर आवडतात आणि आता ही नवीन नवीन यामुळे न आणि जरा उत्साह वाढायला लागला की वाटत की त्या बाजूला पण प्रवास करायला पाहिजे
खरे तसंच मुंबई सारख्या ठिकाणी गेलं तर समुद्र सपाटीच दर्शन होत आपल्याला मुंबईत अ जागा आहे बघण्यासारख्या असं खूप जुन आहे ना तसं मुंबई पण हा.
पण कसं आहे जरा दगधगीचं आयुष्य तिथं. थोडी लोक धावपळीत आणि ह्याच्यात असतात त्यामुळं हा त्यामुळ नको. खूप आवाडते असं शांत आयुष्य जगायला शांततेच्या ठिकाणी जायला. अलीकड लोकांना आवडतेय ना कारण. पूर्ण वर्षभर आपण धावपळ धावपळ करत असतोय प्रत्येक कामासाठी. प्रत्येक गोष्टीसाठी धावपळ होत असत आणि तेवढ थोडे दिवसय. म्हट परत त्या गर्दीच्या ठिकाणी नको वाटते धार्मिक ठिका. जरा छान वाटते म्हणजे मनाला विश्रांती. ती आणि कोणतरी आधार द्यायला आहे कोणा तरी सपोर्ट आहे आपण सुरक्षित आहे ही भावना. निर्माण होण्याचं ठिकाण म्हणत तर धार्मिक स्थळ.
हो बरोबर खरंच खरंच शांतीचा अनुभव येतो बरं का अशा ठिकाणी गेल ना आणि जुन्या धार्मिक स्थळी जर गेलो ना आपण तर खरंच. खूप मन शांती मिळते आपल्याला ह आणि जगण्याला नवीन बरी मिळते.
हम्म खरंच खूप छान माहिती सांगितला त्याबद्दल हा मला पण छान वाटलं धन्यवाद हा.